हो प्रीती अगं मला तुला एक विचारायचं होतं. तुझा मुलगा कितवीला होता गं आता?
दहावीला, आता दहावी झाली गं त्याची.
हा मला ना आता माझी मुलगी आहे ना त्रिषा ती पण आ ता दहावीला आहे मग तिला बुक्स पाहिजेल होते मग म्हणलं प्रीतीचा मुलगा होता ना तिला विचाराव म्हणलं बुक्स वगैरे आहेत का?
आहे ना घेऊन जा, मी म्हणणारच होते त्याच्या रेंटला कोणा देणार होता पण तो मुलगा कुठे गेला वाटतं, घेऊन जा तु.
हा हा ठीक आहे ठीक आहे, मला अगं बुक्स पाहिजेल होतीत आणि आता ट्युशन्स वगैरे सुरू होतात ना उन्हाळ्यामध्ये आता लवकर त्यामुळे पाहिजेल होती. आणि आता दहावी झाली, किती पडलेत गं त्याला?
हा हा बुक्स घेऊन जा, आता त्याला ऐंशी टक्क पडले दहावीला. आता बघतोय तो पुढे पुढे घ्यायचा वगैरे ऍडमिशन सुरू आहे ना इकडे तिकडे पळत आहे आता कागदपत्रे गोळा करत.
हो ऐंशी टक्के घेतला का, छान घेतला तो. अच्छा. कुठे कॉलेजला घेणार आहे?
छान आहे ना ते डी वाय पाटील?
हो छान आहे पण लांब पडेल ना गं तुझ्या घरापासन. नाही गाडी आहे. नाहीतर त्याचे पप्पा सो
ठीके आहे, ठीके आहे, मग मी रविवारी पाठवते त्रिशाला बुक्स वगैरे कुठले कुठले आहेत? ते त्याला दे ओके. ओके ओके, चालेल ठेवू काय?
ठेऊ काय?